काय नाही जेवण झालं त्यात जेवल का
हो जेवले आताच अ स्टेटस पाहिले हो तुमचे कुठं प्रवास केला तुम्ही
स्टेटच प्रवासाला मी आत्ता गेलो होते देह आळंदीला
अरे वा वा छान छान माउलींचं दर्शन भेटलं म्हणा
हो कारण खूप दिवसापासून चालल होतं जायचं पण आमचेच गावाकडून माझे चुलते आणि माझी चुलते आले ना त्यांच्यामु झालं जाणं रोजच्या रुटीनमध्येध्ये जाणंच होत नव्हतं माझं त्याच्यामुळे त्यांच्या सोबत जाणं झालं सगळेच आमची फॅमिली गेल त मग आई बहिणी वगैरे सगळ
मग कशाने प्रवास केला तुम्ही
गाडी केली होती प्रायव्हेट आपलीची कॅब सारखी त्यानी गेलो होत सगळे जण केली आणि ते आ त्याच्या पुढेच देवय म्हणून ते पण करून टाकले दोन्ही सोबत छान वाटत प्रवास करून मस्त वाटत
हम्म हम् ह्् आम्ही पण प्रवास केला म्हणजे आम्ही पण कसं मी इकड माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहते आणि तिथून म्हणजे मी आणि मिस्टर दुसरीकडे राहायला आहे जरा नॉईस येते हो तुमचा जर साईितल्या ह मग मी आणि माझी मिस्टर गोव्याला राहतो ना त्यामुळे आमचा प्रवास सारखा बसने होतोच ट्रॅव्हल्सने मग एक संध्याकाळी जातोय आम्ही अम एक दहा च दरम्यान ट्रॅव्हल्स असते आणि ती सकाळी आठ वाज आठ वाजता तिथे पोहोचते आणि इतकं कंटिन्यू तो म्हणजे जो रूट आहे एक सहा ते सात तास लागतात जायला म्हणजे पूर्ण रात्रच जाते सोडा पण इतका व हॅलो हॅलो हॅलो आणि ह हॅलो